हॅलो शुभ दुपार, नमस्कार हं हा हा मी मजेत, तुम्ही सांगा
मी पण मी पण छान ये हा झाला जेवण तुमचा
जेवण वगैरे झालं हो आटपलं.
आणि सगळे काम झाले घरातले
अ कामी काम पण झाले हो
हो का माझं आता काहीच नाय झालंय फक्त आता मुलांना जेवायला देते ते पाासून ते टी व्ही च बघत राहतात, कधी फोन घेतात स्क्रीन टाईमच असतो.
अरे बापरे! जेवताना पण टी व्ही, मोबाईल लाग
हो द त्यांना तेच पाहिजे आता जेवणं त्यांच्या गळयातून खाली नाय जाणार.
अरे बापरे! ही तर वाईट सवय हा हा
होते की ना स्क्रीन टाईम तुम्ही थोडासा कमी करा बंद करा पण त्यांनी कराव ऐकतच नाय मी काय म्हटले मी कुठं गेले तर त्यांना ना ते एक बेनिफिट भेटतं. हूं आई कुठं क बाहेर गेली.
हा
आजी आजीचा फोन घेऊन त्या को कोणीच असण ना घरनं तर त्यांच ते बघत राहणार.
बरोबर हं नाही असं नाही करायला पाहिजे, एक वाईट सवय हाय त्याच्यामुळे एक तर ते मग त्यांना बाहेर कुठं गेलं कनी की त्यांना आवडत नाय मग काय काम करायलाही नाय आवडत टी व्ही हा टी व्ही सोडूनं काही कोणासोबत बोलायला नइ आवडत. कोणासोबत कम्युनिकेट करायला नाय आवडत, कोणत्या फेस्टिवल मध्ये पण त्यांना मजा नि येत. कोणत्याच ऍक्टिव्हटी मध्ये मजा नाही येत टी व्ही मोबाईल मुळ, कारण त्याच्यात ते एवढं ओहर दाखवतात ओ जास्त ओव्हर करून दाखवतात ना एक्स हे करून
ते नय म टी वी बघून, फोन बघ उलट ते का ते खूपच नाय का हायपर ऍक्टिव्ह होतात.
हा हा बरोबर. खूप आहेत. आजकाल तर ते आणि ते टीव्ही मुळ, मोबाईल मुळे आजकाल ते ऑटिझम पण खूप वाढला माहितीय. ऑटिझमचा प्रकार हाय एक ते मुले एकदम हाशे नाही ऑटिजमच हाय मुलं एकदम ना हे करायला लागतात ओरडायला लागतात मोबाईल हात
हो हो हो ते ते करताच ते ते तर करताच माझी मुलं ना पण माझी मुलगी नाय करत. ती ती पण घेती पण फोन पण तिला ना असं नाही की मी ती कडून फोन घेतल तर ती रडल पण माझा आसा मुलगा आहे तो अस कर तो की ना खूपच रडन मला एक, दोन मिनटं अजून द्या. दोन मिनटं फक् क्त दोन मिनिटं हात पण असे तो करव कर करणार. कि मला प्लीज द्या प्लीज मला द्या मला फक्त दोन मिन टं अजून बघू मी अजून मला बघायचं, बघायचं हा असंच करत राहतो. मग जेव्हापर्यंत त्याला मी असं बोलल ना ना की जोरात की नाही बास झालं, मंग तेव्हा तो सुन ऐकणारच नाही.
आपल्याला एकदम एकदम स्ट्रिक बनाव लागतं त्याच्याशिवाय स्ट्रिक बनाव लागत तो ओरडावा लागतो जोर जोरत कल्ला कल्ला त्याश त्याशिवाय ते काही ऐकत नाहीत.
ऐकतच नाही बिलकुलच ऐकत नाही माझा मोठा मुलगा तर बिलकुलच ऐकत नाही माझा ना कि त्याला मी म्हंटले ना जा तू खाली जा, तू खेळ, थोडासा तू सायकल सायकल चालव. पण नाही त्याला तेच पाहिजे त्याला टीव्ही पाहिजे, त्याला फोन पाहिजे, मग तिला तेच म्हणते नी तुला फोन बघायच मग तू काहीतरी चांगला बघ ना की तुला थोडासा त्याचा ना बेनिफिट होईल पण त्या ते गेमच खेळायची ते आजकाल की खूब गेम आली ति ना अ पोरांना ना अशी अट्रॅक्ट करते ती गेम आणि काय करतात ह्याला अगर एक मुलगा नाय भेटला असेल ना गेम तर दुसरा मुलगा येऊन त्याला सांगणार की ना अशीशी ना एक गेम आली, अशशी एक ऍप पाली तू ना ती डाऊनलोड कर आणि मग ह्याला ना शिकून जाणार की ना तू असं असं कर अगर ते त्यांना अ पासवर्ड पण लागल ना तर ते पण दुसरं मुला त्याना पासवर्ड देऊन जाईल. पॉकेट मधी नाइ का अ कागदवर लिहून लिहून की तू ना हे पासवर्ड टाकायचं. हे भगवान की, किती मुलं ना किती चतुर असतात ना. मी ते हेच विचार करत राहते की खूप चतुर आहेत.
आपण त्यांना मना केलं जास्त त मंग त्यांचे छुप्या रास्त्यातून ते मार्ग काढतात की त्याच्याजवळ कस कसं पोचायचं मोबाईल टीव्ही म्हणजे आपण जास्त मनाई नाही करू शकत आणि जास त दिलं तर त्यांचच नुकसान ए आपलं तर काय आपलं नुकसान त अ मुलांचं नुकसान म्हणजे ते आपलंच नुकसान आहे हां पण तरी त्यांचं जास्त नुकसान होते कारण त्यांची जिंदगी पूर्ण बाकी असते ना आणखी
ऐकत नाही ना, काय करे आता ना म त सं वाटत की, हे कुणीही असं गेम बनवलीत ना की पुरणसाठी त्याला जाऊ ना असं काना खाली वाजू. मला खूपच राग येतो त्याच्यावर ना की कोण हे ये ना अशी गेम करते. बनवतात आणि मुलांना ना थोडे असे अट्रॅक्ट करतात की ना हे न मार्केट मध्ये इ गेम आलीय ती गेम आलीय एवढी गेम आहेत, ना एवढी गेम आहे तर कधी कधी माझा फोनच हँग होऊन जातो. तिला मला खूप खूप मेल ना ओरडते की ना तू ना कशाला तू करतो? असं तो कशाला करतो? पण तो ऐकतच नाइ. ते ना असं अ लपून लपून बघन ते ती आई आली तर नाही ती माझी ने ते तो जस म्हणजे पावचा आवाज बघतो पायांचा की आई आली का आई आली का मग तु ना परत साईड ला फोन ठेव हे एडिक्शन आहे. फोनाचा खूप घाणेरडि सवय आहे ती फोनाची
बापरे! तर त्याला काही करा पण तुम्ही थोडं हळूहळू हळूहळू कमी करा ती सवय नाही त खूप महागात पडल बरं मोठं झालंय की मुलं.
तेच आता आम्ही सकाळी तेच करतो की मी हेच्या पप्पाला सांगत ना की थोडासा फिरायला न्या बाहेर न्या, पार्क पार्क मध्ये घेऊन जावा थोडसं ह्याच्यासंघ सायकल चालवा, ह्याच्या संघ थोडासा बोला गप्पा, गप्पा, गप्पा गोष्ट त्याच्यासंघ बोला. मंग ते पण तेच करतात की, मला मला टाईमच नाही भेटत. कधी हे कर, कधी ते कर. मग ह्यांना सांगते मी की तुम्ही करा, तुम्ही करत जावा. ह्याच्या संग थोडसं बोलत जावा, तुम्ही काय करताय? तुमच्या शादेत आज काय झालं, मंग ते हे आता करत करतात ते आसं खूपच एक तो मुलगा माझच मुलगा नाही, खूप मुलं हेत तशी ना. कुणाला पण बघितलं ना कुटं पण बघितलं असतात ना ते सगळे मुल यना छोटे छोटे फोन मदी फोन मध्येच घुसलेला अस
हम्म कोणी असं असतं की बिना ते मोबाईलमध्ये पाहिल्याशिवाय जेवतच नाहीत.
जेव्हा
कोणी अ आ म्हणजे बिलकुलच नाही आणि कोणा म्हणजे कोणाच की हॅबिट असते की नुसतं तो हातात पाहिजे आणि स्क्रोल करत. त- राहायचं रील स्क्रोल करत राहायचं छोटे मुलांना काहीच नसतं कळतं ते एक दीड वर्षात असतात त्यांना काही कळत नसत ते हा डोळ्या पुुरे- ते -जाते -आणि मी तर -म्हणजे- तर एक एक अ- जन असं बघितलेलं होत की ज्याला ते स्क्रोल करायची सवय होती लहानच होतं ते बाळ पण असं रोरत तो झोपला होता झोप पण तेचा हात तसा स्क्रोल- स्क्रोल करायची श ते बोट असं वर्त करून ते झोपेत सुद्धा ती ॲक्शन करत होते
हे कधी -कधी ना- पॅरेंटची पण ग-चुकी असती
हा असते पण ते काय आता आपण पहिले म्हणतं काम आहे मला किंवा जेवत नाही का आप-आपल्याला असं वाटतंय बा लहानच आहे काय हेला समजतंय तर तर काही करुन ह्याला जेवू घालायचं तर थोड्या वेळा पुर थोडा- थोडा -थोडा- थोडा वेळ करत तो अति होऊन जातो ते आई बाबालाही कळत नाही असं काय की आपल्या अजून काय चुक हो
हेच हे जसं अ- आईला काम आहे आई ऑफिसला जातीय मग ती तु मुलांना फोन देऊन जाते की तुला थोडसं पण काय झालं ना तू बोर झालं तू फोन बघत राहा मला हे कामे आता बजारातून आली तू- तू फोन बघत राहा मी आले मला खूप काम आहे कुणीतरी घरी आलंय पाहुणे आलेत तू फोन घे तू फोन बघ म्ह मग अशी गोष्ट आहे ना मुलाला सवय लागते फोनाची
हम्म.. बरोबर आहे असंच आहे ते आता मोबाईल म्हणजे खूप हेल्थला इतकं युजफुल आहे तितकंच डेंजरस बनाय तो मोबाईल युसफुल पण पुष्कळ आहेत त्याच्या नाही फक्त ते -मोबाईल जेच्या हातात आहे ना त्याला त्याचा योग्य तो वापर करता आला पाहिजे- मोबाईल वरती वाईट जेवढ्या गोष्टी पाहायला मिळतात तेवढ्या चांगल्या पण आहेत शिकायला गेलं तर खूप काही शिकु शकतात म्हणजे शिकण्यासारखं पण आहे खूप की जे करतायत अ-म्हणजे काय मॅथ्स पण शिकवणारे अस परत प्रोजेक्ट शिकवणारे, इंग्लिश शिकवणारे असेही असतात पण ते कुठपर्यंत वापरायचं कसं वापरायचं सगळं- सगळं आपल्याला स -आपल्या ला आपलं ठरवता आलं पाहिजे आणि ते लहान मुलांना त्या लहान वयात काही ते नसते डिसिजन आलेलं की ब -असं तस कमी आहे बा आपलं वय तर आपण पाहू नये
हो त्यांना ते समजत नाही ना तेवढा कि आम्हाला नाही बघायचं आम्हाला कोणी- कोणी -हा कोणी म्हणतय
तिथलं म्हणजे की आई बाबा दुश्मन
दुश्मन हे तर राहायच तर बरोबर आहे की आई माझी मला- मला माझी त हो जसं मी ना माझा मुलगा म्हण मला ना कधी कधी तो लहान मला म्हणायचं माझी मम्मा मला ना आवडत नाही का नाही आवड तर मला फोन नाही बघून देते, मला टीव्ही नाही बघून देते. असं असं म्हणायचं आता थोडास समज लागली ना त्याला की हा आता माझी आई मला कशाला म्हणते तो थोडासा भी तो की हा माझी आई आली माझी आई आली मग तो काय करतो की फोन साईडला ठेवून टाक तो पिलोच्या खाली ठेऊन टाकतो. कुठ कधी कुठं टाक तो मी कधी कधी हे सोचते ना की चल जाऊ दे एवढं त्याला भीती आहे ना माझी कि माझी आई येते फक्त आहे की त्याच ना थोडासा मी ना वेट करते की थोडासा ओर मोठा हो झाला ना की मग तीला तिला अ सांगणार की ते काय चांगलं तर काय वाईट आहे. ते आता काय कळतच नाही त्याला त्याला एवढ्या माहितीय की मी काय करते ना तर ते चुकी च आहे माझी आई मला ओरडते, पण हे नाही माहिती की मी नाही कर मला नाही करायला लाग
हा आणि आपण जेव्हा ओरडत अस तो तेव्हा ते रडतात आणि तेव्हा मग आपण त्यांना किती समजून सांगितलं तरी त्यांच्या डोक्यात काहीच जात नाही. त्यांना फक्त हे माहित असते की मी बरोबर आहे मम्मी मला समजत नाही आहे.
हो आणि खुठ कधी कधी तर जे मोठे असतात. ना आय ते आजी आजोबा ते पण त्यांच्या मुलांचच साइड घेतात, की काय होत नाही काय नाही. मग ते खूप त्यांना मा हित होत की हा माझी आजी आजोबा ज्यादा ते मला ना खूप हा लाड करतात, आई मला लाड नाही करत. आई मला सारखं सारखं मला ओरडते असते माझी आई, माझी आजी, आजोबा ते खूप छान आहेत मला खूप लाड करतात आणि मग ते पण ते फोनाची ते सवय लावतात.
हा.
अस असतो, की चल माझेकडे बसला तर रहाय
नाही मग घरातल्या सगळ्यांना एकाच पॉईंटवर राहावं लागत कि बा सगळेजण आप पण त्याला समजून सांगू सगळ्यांनी सपोर्ट करायच एकमेक ना तुम्ही घरातल्या सगळ्यांना हा नाही तुम्ही आता काय करा मोठ्यांना समजून सांगण सो प आहे लहानापेक्षा सगळ्यांना एक तर घरात बसवून समजून सांगून द्या, की आपण सगळे मिळून आपण ते सवय सोडू त्याच्यासाठी तुम्हाला पण माझ्या मला साथ द्याव लागेल आणि त्याची त करून त्याची मोबाईलची सवय सोडून टाका.
हो असंच करणार मी
हम्म बरं चालतय मग हाय ना हा, हा.
ठीक
ज्या